हा येतोय आवाज बोल.
हम्म काय चाललंय मग.
काय नाही, अभ्यासच करत होते.
काय.
हंम.
चहा वगैरे घेतला की नाही, का चहा नाही घेत तू.
नाही चहा नाही घेत.
हंम. बाकी काय म्हणते, मला तुझ्या कॉलेजची माहिती सांग कि जराशी. अभ्यासाची, कसं रुटीन रोजच असतं ते.
रुटीन थोडसं असं हॅक्ट. हॅक्टिक असत, हॅक्टिक म्हणजे असं थ . म्हणजे थकून जाते शेवटपर्यंत.
हम्म.
पहिले तर कॉलेजला बस पकडून जावे लाग त्यात एक पीएमटी चेंज करावी लागते.
हम्म.
आणि एवढी गर्दी असते पीएमटी मध्ये.
हम्म.
जर का असा चढता रोड आला ना आणि ड्रायव्हरनी जर का चुकून ब्रेक मारला ना तर मागचे सगळे पोरं एकमेकांच्या अंगावर पुढं
हा.
कारण त्या रूटला सगळे कॉलेजला जाणारे पोरं असतात ना, पोरं पोरी आणि बस अशी चढत्या ह्याच्यावर तर एवढी हळू हळू हळूहळू कारण एवढं वजन असतो त्याच्या आतमध्ये. मग कॉलेज ला जाते. कॉलेजला गेलं की, गेट मधून आतमध्ये गेलं की सात मजले चढावे लागतात.
अरे बापरे, लिफ्ट नाही का तुमच्या कॉलेजला.
आमच्या कॉलेज ला लिफ्ट आहे, पण ती फक्त प्रोफेसर साठी राखीव आहे.
हो का. विद्यार्थ्यांना नाही का.
विद्यार्थ्यांना पण एक आहे पण ती चौथ्या मजल्यापर्यंत. आणि तिथं पण एकच लिफ्ट असल्यामुळे एवढी गर्दी असते. कि ते क्लासला पोहचेपर्यंत क्लास संपून जाईल. मग सातव्या मजल्यावर त्याच्यापेक्षा लेफ्ट राईट लेफ्ट राईट करत चढत जातो.
हा. उतरताना काही नाही, पण चढताना अवघड आहे ना ग तसं. उतरताना म्हणजे चढ ताना किती दिवस ते वरी चढताना पाय दुखाचे काम.
आणि बॅग पण असतात बॅगमध्ये लॅपटॉप असतो, डबा अस तो पुस्तक असतात, हो.
हम्म हम्म.
चौथ तिसऱ्या चौथ्या मजल्यापर्यंत नाही जाणवत काही पण त्याच्यानंतर पाच वा मजला आला की थोडासा थांबावा लागतो दोन मिनिटं. मग सहावा आणि मग सातवा तर चढता चढता फार असा दमच लागतो.
हम्म हम्म हम्म.
आणि आता तर आठवा पण चढवला मा
हो काय. हम्म ह तुझे हे किती दोन तीन वर्ष ना?
तीन वर्ष अजून.
अजून तीन वर्ष का आता हे झालं अजून एक वर्ष?
नाही टोटल चार असतात टोटल चार असतात त्यातला एक झाला आता तीन राहिले.
हम्म हम्म दुसरा चालू झाला होय.
हा आता दुसरं चाल झालं.
हम्म हम्म हम्म.
आणि मग तिथ गेलं की क्लास मध्ये जाव लागत क्लासमध्ये पण आमच्या क्लासमध्ये एसी आहेत पण ते बंदयत.
हम्म.
तर मग सगळे अ विद्यार्थी ना असे फॅन जिथय ना त्याच्या खालीच बसलेले असतात सगळे गर्दी करून.
हम्म हम्म.
त्यामुळं पटकन जावं लागतं जागा पकडण्यासाठी.
हम्म.
आणि विद्यार्थ्यांची संख्या जास्त अस आसल्यामुळं चांगल्या सीट्स जर का पाहिजे असेल तर पण तरी पण आधीच जाऊन बसावं लागत.
हं असं काय फिक्स नसतात ना नंबर तुमचे?
नाही फिक्स नसतात पण रोज तोच सेमच क्लास असल्यामुळं ना मग एका टाईम नंतर ऑटोमॅटिकलीच ते फिक्स होऊन जाता त जागा.
हम्म हम्म.
म्हणजे सहसा एक दुसऱ्याच्या जागेवर नाही बसत कोणी.
हम्म हम्म.
मग ज्याला फॅन पाहिजे असतो त्याने एकदम आधीच जाऊन बसायचं तिथं.
हम्म.
मग त्याच्यानंतर आमचे प्रोफेसर येतात मग ते ते अशी एक स्क्रीन असते स्क्रीन वर प्रोजेक्टर लावून शिकवतात.
हम्म.
मग एक तासाच एक लेक्चर असत.
हम्म.
मग पहिले तीन लेक्चर झाले ना तीन दोन रोज बदलत राहतं.
हम्म
तर मग त्याच्यानंतर लंच ब्रेक असतो.
हम्म
आणि हे मी फक्त माझ्या क्लासच सांगते बरं का माझ्या डिवीजनच.
हा तुझ्याच की, हम्म
आता अशा अजून भरपूर डिव्हिजन असतात त्यांचे वगळेवेगळे लंच टाइम असतात.
हम्म हम्म.
मग आमच्या लंच टाईम मध्ये कोणी मेस लावलेले असते, मेस ला जातं कुणाचे डबे येतात. कोणी घरून डबे आणलेले असतात काही रूम वरून जेवतात काही हॉटे हॉटेलच म्हणते कॉलेजच्या कॅनटीनमध्येध्ये जेवतात.
हम्म हम्म.
आणि मग. त्याच्यानंतर परत मग लंचच्या नंतरचा लाईक विचार थोडा अवघड असतं कारण ती येते ना तरी पण कसं तरी आपलं करतो त्याच्यानंतर मग, ज्या दिवशी प्रॅक्टिकल असत त्या दिवशी दोन तासाचा लॅब असतो मग.
हो का.
हम्म.
हम्म हम्म.
दोन तासाचा एक सलग मोठा लॅब असतो.
हा अरे लॅबमध्येध्ये प्रॅक्टिकल रोज होतं का तुमचं.
नाही आठवड्यातुन तीन दिवस.
तीन दिवस असत का हम्म हम्म.
आणि मग. त्याच्यानंतर आमची अटेंडन्स कशी घेतात माहिती का रोज.
हा.
शाळेत कसं सकाळी वर्गात आलं पहिल्यांदा की अटेंडन्स घेणार. मग दिवस चालू राहणार, कॉलेज मध्ये तस नसतं कॉलेजमध्ये प्रत्येक लेक्चरचं वेगळं अटेंडन्स असते.
हम्म.
मग त काय करतात. टीचर जा सब्जेक्ट क्लास असतो ना त्या. सब्जेक्टचा क्यू आर डिस्प्ले करता टीचर. त्या प्रोजेक्टर व मोठ्या स्क्रीन वर.
हम्म हम्म.
क्यू आर माहिती आहे ना, आपण स्कॅन करतो पैसे वगैरे द्यायला. ते क्यू आर असत तो दहा सेकंदासाठीच चालू असतो फक्त.
हम्म हम्म.
तो आपण आपल्या फोन असा स्कॅन करायचा.
हम्म.
आणि तो स्कॅन केल्या ऑटोमॅटिक अटेडन्स लागून जाते त्या क्लासमध्ये.
असं आहे का बापरे. तिथं पण स्कॅन लागतात का करायला बाबा. जाईल तिथे आता हल्ली मोबाईल शिवाय कामच नाहीत.
हो ना ते कसं ग. बरेच पोर फक्त अटेंडनस साठी क्लास. मध्ये येऊन बसतात ना, कॉलेज मध्ये क्लासमध्ये बसण कंपल्सरी नसतं.
हम्म.
त्याच्यामुळं मग तसं डोकं लावलंय.
मग मोठ्या मुलांना काही बंधन नसतात का म्हणजे बसलंच पाहिजे. हे केलंच पाहिजे असं हो ना.
ए य कारण ते शेवटी ते शिक्षकांचे काम नसतं ना ते त्यांचं येऊन शिकवण्याचं काम करणार. आणि निघून जाणार शेवटी ज्याला
पण विद्यार्थीच जर नसतील तर शिक्षक शिकवणार कुणाला वर्गात ना,
असं नाही होत ना, असं कधी होत नाही कारण- असतात ना काहीजण मग ज्यांना त्यांच्या भविष्याची पडलेली ए ते येतातच आणि कसं असतं. माहितीये का कॉलेजमध्ये जर का तुमची ओव्हर ऑल सेमिस्टर- ची सेवेने पाय पर्सेंट अटेंडन्स नसली ना,
हम्म
लवकर भेटू तर मग अ अ पेपरला शेवटच्या बसू देत नाही. नाहीत. सेवेनटी फाय पर्सेंट अ कंपल्सरी लागतेच अटेंडन्स,
हम्म हम्म हम्म
त्यांच्यामुळे मग काही लोक काय करतात फक्त येतात अटेंडन्स लावून निघून जातात.
हम्म
म्हणून मग त्यांच्यासाठी आमच्या शिक्षकांनी काय तोडगा काढलाय माहितीये का? ते वर्गाच्या स्टार्टिंग ला अटेंडन्स घेतच नाहीत पूर्ण एक तास शिकवू- कवुन झालं ना,
त्याच्या नंतर
त्याच्यानंतर शेवटी अटेंडन्स घेतात, मग मुलांना तेवढं एक तास बसावच लागतं वर्गामध्ये.
कंपल्सरी येत मग आता काय करणार.
हा मग काही जण काय करतात येतात, त्यांचा अभ्यास करत बसतात, काहीजण क्लासमध्ये लक्ष देतात काही जण झोपी जातात.
हो ना
मागं बसून ही हिवाळ्यात तर थंडीत सकाळी सकाळी,
आणि ज्यांना खरंच शिकण्याची सध्या ज्या अडचणी ए ते विचारत असतील की सरांना नाही कधी तर-
हू
एखादी बाबा अडचणे समजलं नाहीये तर सरांना विचारून घेत असतील ना.
हो ते- ते सगळं शाळेसारखच असतं तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही हात वर करून लगेच प्रश्न विचारायचा शिक-
हम्म
मग त्यांचा तर तेवढा वेळ उलट आपण स्वतःचा फायदा करून घ्यायला पाहिजे तेवढा वेळ,
हम्म ते आहे.
एवढा मुलांना हल्लीच्या मुलांना हे कळत नाय नंतर बसतात ओरडत मग
ते पण झालं पण कॉलेजचं ना भरपूर अभ्यास कसा असतो माहितीये का? आपली जी अ शिक्षणाची व्यवस्था आहेना भारतातली स ध्या ती भरपूर म्हणजे ती, एवढी अपडेट नाही झाली अजून जे जॉब मार्केट आहेना ते खूप पुढे गेलंय, आणि ते ऍक्चुअल कॉलेजमध्ये शिक शिकवतात थेअरी पार्ट वगैरे ते खूप मागं आहे अजून, त्याला अजून तिथपर्यंत यायला वेळ आहे भरपूर म बरेच स्टुडंट्स काय करतात कॉलेजमध्ये असतानाच जॉबला लाग ण्याची किंवा प्रॅक्टिकल स्किल घेण्याची म्हणजे ती सगळी तयारी करत असतात सोबतच, म्हणून ते काय करतात कॉलेज चा अभ्यास ना एक्झाम पुरताच करतात फक्त.
शेवटचे वर्ष असतात ना तुमचे ते स्कॅम्प असतात, ते शाळेत कॉलेजमध्ये लागतात ते. ते कंपन्यांचे लोक येतात.
कॅम्पस प्लेसमेंट म्हणतात, ते चौथ्या वर्षी असतं हो.
हंम तो सिलेक्ट करतात ना, विद्यार्थी तिथंच मग ते कंपन्यावर
ते अगोदर खूप सारे टेस्ट घेतात, इंटरव्ह्यूज घेतात.
हम्म.
मग त्याच्यानंतर जे त्यांना व्यवस्थित सगळे वाटलेत, त्यांना मग नोकरी देतात.
हो ना.
आणि ते तर कॅम्पस प्लेस मीन्स नो नोकरी भेटायच झालं, त्याच्या अगोदर इंटर्नशिप म्हणून पण एक प्र कार असतो ज्याच्या मध्ये आपण कंपनींमध्ये मध्ये जातो, काम करायला अनुभवासाठी फक्त. त्याच्यात काही लोक पैसे देतात, काही लोक पैसे नाही देत ते फक् त प्युअर्ली स्टुडंट्सला कळावं की जॉब मार्केट कसा आहे, अनुभव कसा आहे. ते शिकण्यासाठी सहा महिन्याची किवा चार महिन्याची असते, मी आता कॉल कट करते हा.